ज व हा, बोल हा बोल-बोल.
हे वे हे कसं करताय तुम्ही?
हा.
हॅलो?
ता बोल की, ऐकू येतय मला.
काय ऐकू येइना, तुम्ही बोलतेल काय?
तूच रेंज मध्ये जा आणि रेंज चे प्रॉब्लेम आले बघ, माझ्याकड फुल रेंज हाय.
हॅलो?
हॅलो?
हा हा, बोला आता आवाज ऐकू येतोय बघा.
मग तेच की तुझ्या तुझ्याकड रेंजचा प्रॉब्लेम आहे, मला फायजी पडलय.
हम ह्म, ते नव तुम्ही इथं अह म्हणजे घरात करायला अस कि कसं करताय म्हटलं?
काय?
हम्म ह्याच खवा खव्याच हय.
खव्या खव्याच गुलाबजामुन, मी खव्याचा गुलाबजामून करायलाच नाहीत कधी. पिट्टी घालून, खवा आपला हे खवा कारण आमच्या इथं खवा मिळतच नाही त्यामुळे कारण मी त्या त्या भानगडीत ब नाही आपलं तयार पीठ असतंय बघ. दुकानात मी ते ते पॅकिंग पीठ तयार असतय, ते आणतो आणि करतो. य आणि खव्याच हे ज कस ते जराशी पिट्टी घालायची. आणि गोळा करून ह करायचं मग ते.
ह
दुका जा कारण घरचा खवा आहे तुमचा त्यामळ.
नाही नाही मी खव्याच म्हणजे, मी ब्रेडचा एक करतोय.
हम्म ब्रेडचं मी काय कधी कधी नादाला लागणार नाहीये, मी ब्रेडच्या मी एकदा करून झालाय घोळ माझा.
आणि रव्याचा एक गुलाबजामुन करते, नाहीतर नाही मध्य.
हम् रव्याचं कसं करतेस मग तू ते?
रवा भाजायचा आणि हे करायच. हम् त्यातअं म्हणजे श घालायचं जरासं. खा दुधातच मळायचं ते पण
रवा भाजायचा आणि दुधात मळायचा
हा आणि त्यात पिट्टी जराशी घालायची
हा हा
पिट्टी किंवा गव्हावाच पीठ जरी थोडस घातलं तर चालतंय
मग केवढा रवा घ्या त्याला प्रमाण विमाण काय असते का अस रेसिपी तेच
तस नव म्हणत मी तुमची जर जास्त माणस अस म्हणजे म्हणजे खाणारे असली तर पावशेर अर्धा किलो असं ओ
हा पावशेरला केवढा आता समज म्हणजे आपण स हिज्यावर घेऊया पा
अ ऐका तर सांगतो फक्त चिकटण्यासाठी रवा आपण गव्हाच पीठ असं मर्यादित घालायचं दोन चमचे दुधाचं किंवा तीन चमचे असं
म्हणजे मळत मळत घ्यायचं दुधात काय ते
हा दुधात मळत मळत घ्यायचं म्हणजे लय पण
पावशेर रव्याला हे केवढं घालायचं अ पिट्टी किंवा हे म्हणतेस कनी तू गव्हाच
हा मग ते सांगालोय फक्त ते चिकटाय पुुरत म्हणजे लय पण घालायचं नाही दुधाच दोन चमचे किंवा तीन चमचे पावशेर असल तर दोन चमचे तरी चालत्यात
हा मग दोन चमचात मी हे होतय म्हणजे मळा ग मळा मळतय काय
मग ते की चिक चिकटपणा येतोय ओ पाणी घ्यायचं नाही
फक्त दुधातच मळायच
हा दुधात मळायचं
आणि जरास म्हणजे चीकटपणा यायसाठी दोन किंवा तीन चमचे गव्हाचें पीठ किंवा पिट्टी घालायची काय
आणि त्या ह्याच्यात ह्य घालायच जरा
कशाात
हम्म त्या हम्म रव्यात
हम्म
खायच सोडा म्हणजे जेणेकरून पाक त्याच्या आत म्हणजे ते उमलून आत पाक जाण्यासाठी
हम्म हम्म
म्हणजे तळताने ते उमलतय सोडा खर म्हणजे मी वापरतोय बघा
खायचा सोडा घालायचा जरासा हम्म आणि ते गोळ करून तळायचं आणि पाकात टाकायचा
पाकात टाकायचा आणि पाकात मग काय विलची पावडर
हम्म ते काय माहितीय आहे ते काय माहितीय
आणि ब्रेडचं काय झालं म्हटलंसा तुमचं
ब्रेडच काय झालं पिली माझी बाळ छोटी होती म्हणजे एक सव्वा वर्षाची होती तेव्हा आम्ही अस घराला गिलावा किंवा असं फरशी काहीच कराय नव्हती आणि जेवण सगळं चुलीवर करत होतो आणि अ नाव टाक माझ अ जेवण चुलवर करत होतो आणि समारोन चुल होती आणि श्रावणातल सोमवार आलतत गं एका सोमवारी काहीतरी अ ही अ काहीतरी केलत मी अ काय हे केलत ग खीर केलेली आणि दुसऱ्या सोमवारी एकानी सगळी शेताला गेलीत म्हणल आज भात गुलाबजामन ते सगळं करायचं मग सगळ तयारी करून घेतली आधी म्हटलं गुलाबजाम साडेचार म्हणजे भाततेन करून घेतला आत आणि साडेचार वाजता म्हणलं आधी गुलालमी करूंन घ्यायचं आणि त्यांत संग भाकरी टाकायच्यां आणि गुलाबजांमनलां मळूंन ठेवलं की त्यांत पिट्टींत तरं हे ज्यां पावांच कडतं ते करपलेलां
ह
हंम पावाचं कड कडचं करपलेलं काढूंन टाकलं म्हंजे मधलं व्हांईट व्हांईट असते नां ते कनी हे केलं घेतलं आणि त्यांत पिट्टीतं मळलं दूधं लावूंन हे करूंन म्हणूंन ठेवलं आणि नंतर गोळं करां पिंली माझ्यां पुढ्यांतचं गं त्यांला बारक म्हंट फडलं समोरचं तार लावलं मीनसुलेपशी घेऊंन बसलो आणि तेलं कडतं ठेवलं की आणि तेलं कडतन ठेवलं आणि गुलामं गोळां आधी सगळं करूंन घेतलं आणि तेल कडतं ठेवलं आणि चिपणारं होती तुलां तेलातं टाकलेला कडलेल्यां व चुलीवरं पोरं माझ्यां पुड्यांत आणि ते फुटलं तेलातं तेल वरं उडलं माझां हांत एक उजवां हांत पूर्ण भांजला आणि पिलीचां मांझे टांळू असते कां नाहीं टांळूपांसून त्यां ह्यांच्या कपांळा परेतं एवढं ते जसं हे भाजलं तेंव्हा कसली भांडणं घरांत शिव्यां द्यायलां लागली सासरां आमचां मारायां ऊठ लेला मलां नाहीं दिसलां बंड घरांत बाहेर कांढावा की तेव्हापासून नाहीं परंत मी त्यां नांदाले लागली त्या ब्रेडच्यां गुलाबजांमुनलां
आपणं तूंन कसं बाळं झोपलेलं बघूंन करायचं तो असं चुलीच्यां पुड्यांत बसूंन कसं करतायं तुम्हीं पणं मंग
कायं माहितं नाहीं तेव्हां पासून चूंल बंदच गेसेचं असतांत आमच्यातं आणि पणं शेवटी येचां भांग माझां हात माझा पूर्ण भाजलेला असां. रक्तं गळतयं माझ्यां हाताकतून तरी सुद्धां म्हणजे त्यांत नां मी अजूंन सुद्धां डांग आहेत कधीतरी वाढलां आले दाखवते तुलां तरी सुद्धां मी ती सगळी कामं त्या ह्यांच्या तूंन हे करायची बाहेरल्यां बायकांसनी मयाआली पणं आमच्यां सासूलां तिची कधी मया आली नाहीं. बाहेरला बांय कां कपडे धुवांय गेल्यां वाडावे हे करूंन गेल्या मैत्रिणी ओळंख झालेल्यां त्यां कोणं पाणी काढायच्यां कोणं साबणं लावायच्यां कोणं पिळूंन घ्यांयच्यां अशा करायच्यां घरं सासून कामां यां के लेत्यात नां मी सगळी कामे केली.
एवढं हे झालं मंग तेंव्हा आपासूंन कधीचं नाहीं मंग ते खाऊपोरं जरं म्हणली मंमा गुलाबजांमून करं तरं मंग ते हे आणायचं विकतं आणायचं. आपलं हे अ पाकिट एक. एकालां दोन आणांयचे आणि करायंचे आणि केल्याय तरं मंग त्यांच्यां बड्डे दिवशी मलान गोड कायं करायचं. मंग ते गुलाबजांमुनचं केलते त्यां दिवशी
आम्हीं मी पणं ब्रेडचं करतोय ब्रेडचन कसं ते फक्तं व्हाईटचं घ्यांयचं. बांकी कांहीं नाहीं आणि मी पणं दोन चमंचे असं.
हम्मं रूंद
अश्यां करतांत
कां हॅलो.
होयं. अच्
बोलं की हां बोलं बोलं कायं म्हणली दोन चमंचे कायं घेतेयां.
दोन चमंचे मी गव्हाचं पीठ वापरते त्यांत पणं आणि सो खायचां सोंडा पणं घालते ते पणं छान होते म्हणजे कसं ते तेलातं ते एकदंम असं. अ म्हणजे ते नुसतं ब्रेडचं असते की नाहीं. त्यासं इरडं लागतं होतंय असं गोल व्यवस्थितं होतं नाहीं असं. गुळगुळीतं असं गोल होतं नाहीं आणि असं. कसं तरी वेगळंचं दिसतंय ते-
हम्म हम्.
म्हणून जरा अस नकळत गावाचं म्हणजे फक्त चिकटण्यासाठी पीठ घालायचं.
हा हा हा.
आणि खायचा सोडा असं करतोय मी मीठ घालायच नाही. कारण ब्रेड ला आधीच नकत म्हणजे खारटपणा असतोयच. त्यामुळं मी नाही घालत.
ून बघत रव्याच करून बघतो तेवढं जरा असं अर्धा पास
करा मी म्हणजे आधी मी कधीतरी करतोय.
अर्धा पावशर रवा आणतो तेवढाच. आणि करून बघतो ग ल काय म्हणजे ज चांगलं. आधी पहिल्यांदा आपण रेसिपी करावली म्हणजे थोडंच केलेली बरी जास्त कशाला करत बसायचं. अर्धा पोष रांधतो त्यात थोडस ते एक चमचा किंवा एक चमचा भर ठ घालतो आणि सोडा घाून दूध घालून मळून गोळ करून शिकत आणि पाका टाकून बघतो. तेच की लालसर विस्प्रिंग काावा हजयचा
आं
लालसर वीसपर्यंत भाजायचा.
हा लालसूर म्हणजे ले पण असं करपू द्यायचं नाही की जेणेकरून त्या कडू लागल.
हम्म हम तेचतीिजार असा. कळालं की रवा भाजरायचा कसा ते कळालं ग हम् चालते.
आपण गऱ्याच लाडू करताना कसं भाजतोय तस भाजायचो.
गऱ्याच राडू काय आम्ही ट्राय करून बघा नाही आम्हाला काही रेसिपी इच नाही. त्यामुळे तिकडं काय नाही. पुढल्या गोरारी बघतो अर्धा पावश करून बघतो जर घरात असलो तर म्हणजे मुली मुलगीचा बड्डे आलाय पुढल्या गुरुवारी तेवीस तारखेला जर घरात असल तर करण घरात असलो तर कारण याला शेताला चालू झालं क आता शनिवार पाासून म्हातार पाऊस चालू झाला क किंवा आमची कामं चाली मग सकाळ नऊ आठ साडेआठ नऊ ला गेले की संध्याकाळी सातच वाजतात घराकडे मग कधी
आम जेवण
जेवण आता गेल्या वर्षी येऊन मग करत होतो साडे सारा पुढे यायच साडे म्हणजे बायका गेल्या की जराच थांबायचं नाही यायचं साडेसहाला आलं की आ त की भांदीी पड्यातून ठेवायची दिवसभराची आणि चार गिसाव चार ठेवायच. म्हणज सर भा हात आमटी आणि सिलेंर एककडे भाजी टाकायच्या इकडे भाात टाकायच्या आणि जेवणच भांडी एकदम घासत होत असं करत होतो. यंदा काय हय जाऊ त्यामुळे काही टेन्शन नाही.
हम्म.
करते इसत शताक काय ते महालक्ष्मीच कस. द आता काय अजून आ आता शताळे गेल्यावर करणार की
ह.
भात आमटी हे जरी केलं तर नाही सगळं करतेय जेवणा त आता ज जारी होती जरा पोटा दुख तिच्या मत कडयचा प्रॉब्लेम झाला. मग ते आता महिन्या महिन्याभर द महिना दीड महिना झाला जेवणाकडे नाही मीच करतोय. माझ शेताकडे गेल्या आपण जाताना सांगू जाय संध्याकाळच तुझ जेवण तुझ सगळं कर म्हणून
मग सेलिब्रेशन मोठ्या नाही का.
बड्डेचंय बघया अ आता नाही आता लग झालं की जठ झाली म्हण चालत ठेवत होता ना.